या
हा बोला की, मॅडम
हा हा बोला की,
तुम्ही कधी मोमोज ट्राय केलेत का? मोमोज
नाहीय हो,
बघितलंत, का टीव्हीत
तुम्ही करताय,
हा म्हणजे ते, कोबी घालून असं मोदक सारखे असतात.
नाही. काही गेलेलं.
कोबीची भाजी असते. बघ त्याच्यात हा करतो. आम्ही तुम्ही बाहेर वगैरे, खल्लं नाही. का कधी, टीव्ही ते वैगेरे बघितला नाही.
नाही कधी, नाही खायला,
ठीक आहे. तुम्हाला मी रेसिपी सांगु का?
एक मिनिट सांगते.
बोला, तुम्ही
हा सांगा की,
कोबी, शिमला मिर्ची त्यासाठी, साहित्य लागते
हां
आणि सगळं सांगते एकच मिनटं
हम
हॅलो
हा बोला की
अं अर्धा कोबी
ह
करायच व्हेज पण चालतय चिकन मोमज केल तर चिकन पण
अ नाही आम्ही व्हेजच करतय
होय का मग व्हेज साठी ते सांगते का तुम्हाला छान होतं ते...
हंम
ती बाहेरची रेसिपी आहे ती
हं
कधी तर ट्राय करून बघा छान वा तम्हाल आणि श ढबू मिरचे घ्यायचे दोन अर्ध्या कोबीसाठीठी दो दोन मिरच्या बस होतील आणि आलं लसणाची पेस्ट गाजर असेल तर गा जर घालायचं
हम
आणि आपली सोयाबीन असतात ना भिजवून घेतो आपण भाजी करायसाठी ते
हम्म
ते बिज भि घ्यायचे मिक्सर ला असे वाटून भिजू दोन पिळवून घ्यायची पाण्यात न कोरडे करून मऊ होतात मऊ झाल्यानंतर तर मिक्सर वर फिरून घ्यायचे असे मोठे मोठे फिरायचे एकदम बारीक करायच नाही फक्त ते आपण हातान पण कुसकरू शकतोय सोडा ते करायचं. मग हे सगळं झालं ते तेला एकदम थोडस म्हणजे ते कच्च तेल म्हणजे एक अर्धा चमचा तेल घालायचं कडीत आणि ते सगळ्या भाज्या मिक्स करून परतायच्या एक कांदयातून घालून आ लसणची पेस्ट कांदा कोबी शिमला मिरची गाजर असेल आणि ते सोयाबीन. जा आपण सुरा केला व्यवस्थित ते एक वाटीभर घालायच. हे चार मानसाां न साठी होऊन जाते. ह ते एकदम शिजवायचं नाही. फक्त तेलात परतून घ्यायचं. थोडंस कच कच ठेवायचं कच असंल थोडंस मीठ टाकायचं त्याच्यात आणि त्यात अं सोया सॉस टाकायचा आणि अं जर असा टोमॅटो सॉस हे दोन सॉस टाकायचे आणि ते परतलं ना दोनच मिनिटं परतायच फक्त मीठ घालून हे सारण तयार होते आपलं मोमजचं. मग गॅस बंद करायचा. मगं त्याची पारी करायसाठी काय करायचं, एक एक वाटी मैदा घ्यायचा. तर थोडास मीठ घालायच आणि थोडंसं कच्च तेल घालून मिक्स करायच तेल थोडस घालायला लागत त्याला एकदा मोहन घाल गरम करून तस गरम करायचं पण थोडंसं कच्च घालायचं एक अर्धा चमचा आणि तो गोळा मळून घ्यायचा, थडं थोडं पाणी घालून घट्ट मळायचा.
हं
पुरीला मिळतोय ना तसं मळायच एक तू वीस मिनिटं ठेवायचं बाजूला. ते तोपर्यंत ते सारण थंड होतेय आपल, मग काय करायचं? ते झालं ना वीस मिनटं? मग ते घऊन त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घ्यायच्या मोदकसाठी आपण करतोय ना
हां
मग मग त्यात ते सारण भरायचं एक एक चमचा आणि त्याला आपण कसे पण तुम्हाला पाहिजे तसे शेप देऊ शकताय, मोदक सारखे, दिला तर पण चालते. किंवा ते आपण तुम्ही मोबाईलला बघा युट्यूबला मोमोज कसे असतात मग तस शेप दिला तर पण चालतय, मग त्यातले थोडे आपण वाफवून केलं तर पण चालतय मोदक सारखं. वाफे वर केलं तर पण चालतय, नाही तर डायरेक्ट फ्राय पण केले तर चालतंय तळून घेतले तरी पण छान लागतात.
सहा
मग ते खारी तसे खायचेय सॉस सोबत टोमॅटो सॉससोबत खायचे असतात. एकदा करून खाऊन बघितल्या शिवाय त्याची टेस्ट समजत नाही.
समजणार नाही करून बघायला पाहिजे.
पण आदि करत नव्हते. पण एकदा खाल्ल्यावरती आता सवय झाल्या सगळ्यांना लागतात आठवड्यात दोन वेळा तर होऊन जात घरातआमच्या
करताय काय हा हा नाही. काय आणि वेगळं काय असं येतंय.
तुम्हाला सांगा तुम्ही विचारा कसली रेसिपी आहेजे सांगते मी काय प्रॉब्लेम नाही. हा तुम्ही तुमची एकादि स्पेशल रेसिपी सांगा मी ट्राय करेन.
तुम्ही सांगा कोणती तर मी ट्राय करतो करून्. नाही करतय अस कधी कधी आमच्यात काय आंबोळी डोसा
हा, हे पण हो होतात की माझ्याकडे पण तर आपली पद्धत एक असत्या की नाही. आपण सारखे सारखे करून आपलं कसं हात बसलेला असतोय अंदा झालेला असतोय.
होय
हा असं हे सांगता येतेय नाय.
हम्म सांगता येते होय.
हा तस कायतर असेल तर सांगा.
हम तसे आांबोळी इडली हेच की आप्पे म्हणा असं स्पेशल म्हटल तर ते करते आम्ही ते हम्म
आप्पे मध्ये काय घालताय रव्याचे आप्पे करताय ते तांदळाचे
दोन्ही पण करतोय. रव्याच पण आणि तांदळाच पण हा कांदा, टोमॅटो, मिरची सगळं तुम्ही कसं करताय?
आम्ही करतोय रव्याची करतोय मी ताकात भिजवून पण आम्हाला असे प्लेन आवडतात म्हणजे त्यात काय घालयच नाही.
मग तांदळाचे करायचे तस तांदळाचे चांगले लागतात.
तांदळाचे पण होतात की पण जास्त करून रव्याचे किंवा आंबोळीतेन करताना पीठ उरलं तर मग तांदळाचे आप्पे होतात. पण त्यात प कांदा, टोमॅटो घालायच नाही. असेच करायचे. हा प्लेन करायच आणि ते चटणी सोबत खायचं. हा नाहीतर कांदा वगैरे माजी पोर काय करत्यात काढून टाकत्यात खोबऱ्याची चटणी हा खोबऱ्याची खोबरं आणि फुटण्याची डाळ.
फुटाण्याची हा.
हा. खोबर फुटाण्याची डाळ मिक्स दोन चार आलं लसणा हे अ आलं नाही लसणाच्या पाकळ्या आणि एक दोन मिरच्या घालायच्या मी दोनच घालते फक्त मुलं माझी मूल
हा.
आणि ते मिक्सरला बारीक करायचं. आणि नंतर आपण तडका द्यायचा मी जिर मोहरीचं कडीपता घालून
हा हा चालतयं कि.
अशी चटनी घट्टसर होते.
हम जिऱ्याची आणि ह्यजी फोडणी देतासा काय मोहरीची हा हा. कडीपत्ता.
हा जिर, मोहरी, कडीप घालायचं, हिंग काय मी घालत नाही थोडं मला आवडतच नाही ते. घालणारी लोक घालत तर
घालणारे घालत्यात.
तेच कि आपल्याला आवडतय नाही आवडतय आप आपल्या घरातल्या माणसांना त्याच्यावर असतयं ना ते.
त्याच्यावर असतंय होय.
हम. हिंग आमच्यारात कोणाला कशात? नाही आवडत.
हा ते हिंगाचे डबी मिळते का?
होय मिळतंय पण आम्हाला नाही आवडत.
हम्म. एक खर वाच येतोय मण त्या त्यांना चांगला जेवणच.
म्हणतात ना आम्हाला काय चांगला वाटलं नाही.
हम्म हम्म.
आणि आम्ही चटणी करतोय ना त्यावेळेला घातलेल असतय नी
हा त्याच्यामुळे वरण आणि कुठल्या पण भाजीत कवा कशातक् घालत नाही.
काय तर वेगळ हम्म.
हा हा मला सगळ्या जेवणात कसं कढीपत्ता प्रत्येक आमटीत आणि आलं लसणाची पेस्ट. आवडत्या
हा आलं लसूण पेस्ट
प्रत्येक आमटीत कढीपत्ता तर ते सगळ वापरायलावतं.
कढीपत्ता डाळीच्या आमटीलाच की ह
नाही मी सगळे होत. त
चालतय का. हा हा आम्ही डाळीच्या आमटीलाच फक्त एकेकांना आवडतं. ते सगळ्यात घालायचं.
हा सगळ्यात आवडतय.
हा हम. म्हणजे आई मी घालते तकडे ह काय नाही बघ आता जेवण चालल आहे जरा बाई हम्म बाहेर जाणाराय
हा हा
दवाखान्यात जायचंय
आणि काय म्हणताय मुलं
हम् मुलं मला नाही अजून काय
हा का नवीन लग्न आहे का
अ दीदीला दोन मुला आहेत
हा
नाही
घरी काय करता मग
घरी काही नाही घरी घरी निवांतच असतय कधी तर असं स्वतःचच ब्लाऊज शिवलं तर बाहेरल काही घेत नाही. घरातलंच एवढं कधी कधी तर चे मिस्टर कामावर गेलेत ना पैसे नाही दिदी जातेया दिदी असते गोकुळेला हिला हाय
ह हा हा
त ऑनलाईन अ जनावरांची माहिती भरली
हा का
हम्म
अह
हम्म ह् तु मिस्टर पाऊस नाही इकडं, तिकडं हाय?
नाही काल भरपूर झालाय, आज वातावरण आहे पण अजून तर काही नाही सुरुवात, वात् वारं वगैरे काही नाही.
हा आमच्या इकडे बी आबाळ झालंय खरं पावसाचं काय वातावरण नाही म्हणजे आभाळ दोन तीन दिवस झाले तसं झालंय पण पाऊस काही पडना झालाय
काल नाही झाला?
नाही झालेला
काल आमच्याकडे भरपूर झाला पाउस
कोकण आहे आहो आम आमचा भाग
कोकण भाग येतोय का सगळा तो
हम्म कोकण आहे आणि तरी सुद्धा पाऊस नाहीे हाय या टाइमाला. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात लागला होता.
आता जुन आला तरी पण अजून नाही.
अ?
जून महिना सुरू झाला अजून तरी पण नाही?
तरी सुुद्धा नाही हाय. पावसाने अ, सेकंद झालेत बघा.
हा हा. तेच म्हटलं ठेवू का?
हां ठेवा.